काय करतय सखी कशी येस
ताई तुम्ही कशा आहात?
मी पन छान आहे चला म्हटलं जरा वेळ होता बोलुयात अस हम्म अ हम्म काय म्हणता अजून.... की काय चाललंय
बाकी काय नाही गावी आलोय उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी
अरे वा मंग तर मजाये आम्ही त काई नाई गेलो अजून गावी
का नाई गेला गावी अ यायचं न उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये
उन्हाळ्याच्या सुट्टी मधे सध्या लग्न आणि जरा हे टेम्परेचर जास्त असल्यामुळे कुठे जाणंही नाही झालं मुलांनाही जरा बरं नव्हतं.
हां हां हां बरोबर मुलांना ते घेऊन जायचं म्हटलं की..... सगळं व्यवस्थित.... पाहीजेत नाही तर त्यांच्या मागे मागे पळालं लाग ते सगळं
त्यांच्या मागे मागे पळायचं त्यांना बरं करायचं आणि आपण आजारी पडायचं ह ह अशा गोष्टी होतात आणि टेंपरेचर मुळे असं वाटतंय आता कधी पावसाळा पडेल पाऊस पडला की वाटतंय पावसाळ्यात मस्त फिरायला जावं कोकणपट्टी ता समुद्र किनारे असं वाटतंय हं बघु पुढे काय होईल.
जायचं की पावसाळ्यामन पाऊस पडला की वाटतंय कधी पाऊस पावसाळा संपेल
हा तेच असतं.
हे हो येईल परत हिवाळा आला की वाटतंय परत कधी थंडी संपायची असंच आणि उन्हाळ्यामध्ये वाटतंय पावसा हिवाळा परवडेल पण उन्हाळा नको
ते तर आहे तुला कोणता ऋतु आवडतो
मला तसा मला कुठल्या ऋतु मध्ये एवढा नाही त्रास होत म्हणजे मला सेमच वाटतं सगळं म्हणजे असं मला पावसाळ्या मध्ये असं फिरायला वगैरे
हो हं मला पावसाळाच आवडतो, खुप आवडतो. पावसात फिरायला भिजायला
हा
चिकचिक नाही आवडत पण वाटतं पाऊसात भिजावं
हा मला पण तसंच आण हे ना ते कपडे वगैरे सुक सुटले नाही की मग
तेव्हा हा ते काय आणि तो कप
तर जर असा पाऊस येत असलाना तर मला झोप पायलला लै आवडतय
ह ह हहह अं मला पावसाळ्यात झोपायला मस्त चहा भजी मंग काय विचार गरम गरम आवडतं चहा तर प्रचंड आवडतो मस्त दुधाचा
हं मला तर मला तर झोपायला आवडतय मस्त अंगावर एवढं पांघरुण घ्यायचं बाहेरच जास्त पाऊस पडायला पाहिजे आणि वरती फॅन पण चालू पाहीजे
सगळ्याचा आनंद घ्यायचा
थंडीत थंडीमध्ये लई बेकार अवस्था होती थंडीमध्ये लई बेकार अवस्था होती. सगळ हातपाय आपल म्हणजे पूर्ण स्किनच हेच होतय सगळ
हो ते तर आहेच
आणि उन्हाळ्यामध्ये तर सगळं टॅनच येते तोंडावरती काळवंडलेला चेहरा
हो ना तो तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो.
कट होतोय मी आता गावाकडे आले ना माज मला समजत नाही की मिच आहे का कोण एवढी काळी पडले.
हु हू हू काय नाही काय नाही आता पाऊस लागला की होईल सर्व व्यवस्थित
हा पण असं वाटतंय मग फिरायचं कधी मजा कधी करायची. काळ होणार ते परत जाणार
हम हो ते तर आहेच गेलेले दिवस कसले परत येतात. आपल्या बालपणाचे दिवस बघणा आता आपण त्या दिवसांना किती मिस करतो. नाही येत ते दिवस शाळेतले दिवस काय तसेच आता हे असं हे दिवस..... तेव्हा जातील.... तेव्हा पुढे आपण ह्या दिवसाला मिस करू... का रे मुला लहान होती ते भारी होतं.... पण ह्या सगळ्या गोष्टी एन्जोय करायला पाहिजेल होत्या....
पण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हाच त्या गोष्टींची हे वाट म्हणजे हे केलस..... बरं झालं असतं ते केलं असतं बर झाल....
म्हातार पानामध्ये जवानीची.... आणि काय म्हणता लहान मुलांची फार ओढ अरे मुला लहान होती ना.... आणि त्यावेळेला वाटतं की आपण हे करू श.... तो तो आता आपल्या हात पाय घातले म्हणजे वयामाना नुसार... तर त्या वेळेला आपल्याला आपल्या शरीराची काळजी वाटते
हो ना
जसं की माझ्या आई-वडील आत्ता सध्या सध्या म्हणजे एखादा वर्ष झाला असेल केदारनाथ बद्रीनाथ तिकडे जाऊन आले बर का.... म ते सांगायचे.. की ह्या ज्या गोष्टींमध्ये जवानी मध्येकरायच्या असता म्हणजे कमी वयामध्ये म्हातारपणाला जर गेला ना त्यावेळेला केदारनाथ च फार प्रचंड आवगड आहे सांगयच
हो ते उंचावरच जायला येत नाही ना ते उचलून न्याव लागत वगैरे
ते वरती गेल्यावर ऑक्सोजन पण कमी पडतो बऱ्याचशाच जे वृध आसतात त्यांना त्या ऑक्सीजन ची कमतरता जाणवल्या मूळ त्यांना तो त्रास होते आहे पण सुंदर ते बर्फा मध्ये हिमालयात
हा
अस आणि वरती जाताना तिजी ज्या प्राण्यावर जाव लागत ती प्राणी हो डोली मध्ये आई सांगयची खरच त्या लोकांचे पारते ती लोक आप आपल्याल अस चालता येत नाही इतका चढ असतो
हा ते एवढ्या हे चढ तेवढ्या वरती घेऊन सोडन
डोली म्हणायची पाच किव्हा सात हजार घ्यायचे ते आणि माणसाला वरती घेऊन जायचे प्लस येवड वरती चालत जायच प्लस पाटिवर त्या माणसाच वजन म्हणजे किती ना म ते म्हणत्यात हे आमच असत कमाईच साधन किंवा याच्यातून पैसे मिळवू शकता
हो तेवढ पण ते सोप कोण हाय वर ती उचलून घेऊन जायच आपल्याला आपण तर नाही चालत जाऊ शकत त्यामुळे नेतात ते म्हणतील तेवढे पैसे ते द्यावेच
म ते म्हणतात आम्ही दिवसातन एकच व्यक्ती घेऊन येतो आम्ही जास्त जास्त आणूही शकत नाही नेऊ ही शकत नाही तो व्यक्ती दिवसातन एकदा वरती आणायचा त्याच दर्शन झाल की त्याल खाली नेऊन सोडायच म्हणजे एका माणसामाग त्यांना दोन दिवस आता अस बोलायला काय हरकत नाही
ते तेवढ ते बाहेर गेल तरी पण कमवू शकतात
तरी पण किती कष्ट ओ येवढ्या पावसाच आणि
बरोबर आहे त्यांत पाऊस परत त्याव निसरट झालेल्य
हो आणि त्यात ती गोचर म्हणून वगैरे ती जातं असते ना घोड्याची डुब्लीकेट अशी काई तरी जातं ए ती जेवायला चालतीना? तिचं ते काय ते शेण वगैरे पडतं ते पुढं चालणारे वेगळे येणारे वेगळे डोलीवाले जाणारे वेगळे ते गोचर आणि येणारे जाणारे वेगळे आणि रस्ता फार छोटा आहे आई सांगायची स साईडने एकदम मोठी खाई बरका एकदम मोठी दरी पडलं तर विषय सोडूनचं द्यायचा माणूस वरती काढू असं....
हां दरी पण खोल आहे ना.
आपल्या कडे उन्हाळा आहे आता या उन्हाळ्यामध्ये ते म्हणतात तिकडे धो धो नद्या वाहतात... धो धो नद्या वाहतात पाऊस नाही या उन्हाळ्यामध्ये ते बर्फ काय त्यांच ते पाणी होतं काय नाव प्रचंड.... आणि तिकडे याही दिवसात अ बर्फ दुपारचे पाऊस पाडता म्हणजे यांनी स्वेटर वगैरे उन्हाळ्यामध्ये...
उन्हाळ्यामधे सुद्धा त गरम कपडे घेऊन जावे लागत
हो हो आनी आई सांगायची कवर गेल्यावर आपल्याकड मॅगी दहा रुपयला मिळते ना तिकडे मॅगी साठ रुपये शंभर रुपय
म त्यांना आपण तेवढं ते वरती चढून जाऊन ते साईड ते घेऊन जाऊन बनवावं लागतय ना ओ अशा ठिकाणी असचं असतं महागचं भेटत सगळं.
ती लोकचं ते जीवन जग जगू शकता ओ आपली लोकं आज जीवन जगू नाही शकत त्यांना ती सवय ही लागली म्हणा ना किंवा ह्याबीटस म्हणा त्यांची... तिचं लोकं ते करू शकता.
आं तर ते त्यांना सवय झालंय ना त्यांच्या शरीराला आनी तिथले ते काय म्हनतात ते अ कायमचे रहिवासी असतीलना? तर ते तेच करू शकतात दुसऱ्या......
ते कशाला... हे सांगायचे का आपला ड्राईव्हर... आपला ड्राईव्हर तिकडे गाडी पन चालवू शकत नाई त्या घाटाना अशे घाट असता. तिथे गेल्यावर त्यांचाच ड्राईव्हर.... ठेवावं लागतो आन तोच ती गाडी चालवू शकतो.
हां म्हनजे त्यांना त्या रस्त्याची तित... तिथल्या जागेत....
माहिती..... नाही हो डोंगराला गाडी नाही ते सांगायचे सात दिवस.. पूर्ण सात दिवस डोंगराला गाडी चालतेय डोंगराच्या कपारीला गाडी चालतेय आणि दुसऱ्या साईडला मोठी दरी म्हणजे गाडी.... तर गेली तर म्हणायचं नाही ती लोकं कशाने आपण वरती काढू इतकी खोल....
हां म्हणजे एकदा तिथे लोक गेले दरीत तर ते वर ते नाय ना...
नाही वरती काढू शकतच नाही असं आणि खाली मोठया धू धुऊन ठेवा अता. इतक म्हणजे डेंजरचए ते म्हणे तो अक्षरशा आता हे गेले म्हणजे सगळे त्यांच्या अ एज चे वयाची लोकं हो होते ना म्हातारे वगैरे त्यांच्या टाईप ती लोक अक्षरशः जीव मुठीत धरून बसलेले. कोण राम-राम बोलायचं आणि म्हणजे अस सगळ्या गोष्टी ते सांगायचे बाप रे म्हटलं अवघडच आहे बाबा. मग ते सांगायचे की त्या ज्या गोष्टी तुम्हीना त्या अ तुम्ही कमी वयामध्ये केल्या पाहिजेल पण आपण कधी जातोनी. आपल चारधाम करायचे म आपण सगळं आपलं आयुष्याचा सगळं मुलांचं लग्न, शिक्षण करत- करत मग शेवटी
हा तेच होतंय ना सगळे म्हणतात तरुणपणात कमवायचं. नाही तर मग कधी कमवायचं असं होत होते जबाबदाऱ्या घर घरच्या जबाबदाऱ्या आपली स्वतःची जबाबदारी हे ते करत आपलं निम्मा अर्ध आयुष्य त्याच्यामध्येच जातंय.
हम आता आपल्याला वाटत ओ जावा या वेळेत. पण या वेळेत आपल्याला आपल्या मुलांची शिक्षण असतात त्यांची खर्च आणि आता महागाईच विचारायचीच नाही त्यामुळे हा त्यामुळे आपण त्यावेळी जाऊ श जाऊच शकत नाही आणि त्यावेळेला जात तो म्हणजे त्यावेळी आपलं रिटायरमेंट जवळ आलेल असतं. दोन पैशांची पुंजी असते म्हणून आपण म्हणतो चला आता काय करायचं तर तेवढे तरी करून येऊ आयुष्यभराची तेवढी एक पुंजी किंवा कमाई म्हणा.
हा तेच की मग ते म्हातारपणात फिरायला गेल की असं होतं ते त्याला तरुणपणात फिरायचं म्हटलं ती वेळ नसतोय.
हो ते मेडिकलकी करतात तुम्हाला बीपी शुगर आहे की नाही आता अमरनाथ अ यात्रेची जर यात्रा करायची झाली तर ते आधी मेडिकल करता. तुम्ही जर मेडिकल मध्ये फिट असाल तर ते
तरच ते घेत असतील.
हा आणि तू म मेडिकल तुम्हाला बी पी शुगर असल तर मग ते नाही घेत.
हा बरोबर. तिथे पुढे जाऊन त्यांना काय कोण काय जबाबदारी घेणार त्यांची.
आणि ह्या सगळ्या देवस्थान जरा अवघड ठिकाणी
अवघडच आहे चढायचं, उतरायचं म्हणा किंवा दऱ्या, डोंग
चालेल मग नंतर बोलुयात बाय.
ठीक आहे.